हॅलो, हॅलो, काय करायला लागलाय?
काय नाही बघा. निवंत दुपारच.
कॉलेजला जाताय
नाय नाय कॉलेज झालंय बीकॉम झालंय पूर्ण माझं हॅलो
हा हा हा काय म्हणत्या तब्येत घरातली सगळी कशी आहेत
हो बरे आहेत
आमचं आता जनावरांस्नी पाणी पाजायचं चाललंय बघा
आमचं ते सगळं आवरलंय
बुचक
हा हा आमचं ते सगळं आवरून झालंय फक्त तुमचं
नाय पुरगीला आत्ता झोपवलं, हे बाहेर गेल्यात मंग म्हणलं मला म्हसरास्नी जरा पाणी पाज म्हणताना पाणी पाजाय आलोय
आला नाही
होय आत्ता तीन तारखेला वर्ष पूर्ण झालंय, आत्ता तीन तारखेला वर्ष पूर्ण झालंय.
हा हा
दमवत नाय पण सार का आता पाऊस येतोय दारात चिक्कुल हुतूय ना रानात राहायलाय आम्ही.
हा हा
मग सारखी चिकलात खेळायला, पाण्यात खेळायला बघत्या, रडत्या, दमवत्या मग.
हे वातावरण असलं हाय म्हणल्याव जरा लक्ष देत जावा, पावसाळ्याच्या वातावरणात मुलं जास्त आजारी पडतात ना ओ माझ्या मुली आता मोठ्या झाल्यात हो त्यामुळं काय टेन्शन नाय
हम्म माझी दोन हायत कि मुठ्ठी
हा हा
एक हाय तो पाचवीला हाय एक हाय तो तिसरीला हाय, दोन मुलं आहेत मला पहिली आणि परत आता मुल ह हा
हा हा हा
मुलगी साठी ठेवलेलं आम्ही आम्हाला मुलगी पाहिजे होती सिझर आहेत माझी तिन्हीपण
हा हा हा आमच्यात म्हणजे कसं आमच्यात पण आधी तसंच होतं मुलगी पाहिजे होती. मग एका पाटोपाट आता तीन झालेत, एक जावेला झाली मला दोन दोन झालेत.
हा हा हा
असंय आमच्यात पण
मग आमच्यात पण तेच होतं
नणंद नाही ना
हा मग तेच असयं ज्यांना नणंद नस ते त्यांना मुलगी लय म्हणजे मुलीची लय हाऊस असत्या त्यांच्या घरी.
हा मग तसंच झालं आमच्यात.
आमच्यात मला दोन नंदा आयत्या तरी पण कसं आम च्या म्हणजे आप माझी पण इच्छा हुती सोडा आणि मिस्टरांची पण इच्छा हुती की एक मुलगी पाहिजे म्हणून. आणि अ पहिले दोन सीझर हुते. सगळीच नाचरा चान्स घ्यायला, मुलीच होईल कशावरनं, मुलगा झाला तर परत, काय करणार? म प्रॉपर्टी हाय सोडा, प्रॉपर्टी हाय म्हणजे आ सहा, दोघ येत ना भाऊ- भाऊ, म साह -साह एकर वाटून येतंय. म त्यात म्हणली, तुझी तीन पोरं होणार मग. किती वाटण्या करणार पोरासणी, कीत-किती देणार? दोघं झाली तर, तीन- तीन एकर द्यायला येतंय आणि परत पोरगचं झालं तर मग परत किती -किती एकर देणार असं, घरातल्यानी लय असं
बस झालं की, दोन -दोन एकर बस झालं.
होय, राहिल्यापासून पूर्ण सगळी म्हणायची, पोर आणि सगळीच म्हणजे कुणाच्या तोंडात असं नव्हतंच, सगळी म्हनायची, पोरगचं होतय, पोरग त होतय, तुला पोरगचं होतय तूला पोरग होतय, कोणच म्हणायचं नाही, परगी होत्या. म-मला रडायला यायचं, कारण दुसऱ्या पोरग्याच्या टायमाला पण, आम्हाला पोरगीच पाहिजे होती. तेव्हा पण सगळी म्हनायची, पोरग च तय, पोरगच झालं, आता पण म्हणलं सगळी पोरगच म्हणतां आता आणि पोरग झालं तर काय करायचं?
पन किती तिसर्याणी झाली मुलगी, म्हणून ते बरं झालं, नही आणि आणि सगळी, म्हणजे तस त्यात जास्त झाला. हा हा, म तेच होतय ओ.
मग ई आता, हाय आता, सगळं व्यवस्थित हाय. बाकी काय टेन्शन नाही बघा, काम बिम झाल्यात आता रानातली, टोक वगैरे झाल्या, सगळं. आता घरात, पोरगीला बघत बसायचं, नुसत. आता म बायका असल्या, तरच रानात जायला लागत, बायका नसल्या तर मग घरातच असते, दिवसभर बोर होऊन जाते. आणि बायकांना पण हां, करमणूक हय सोडा, पण बायका कसं भांगला वगैरे असल्या तरच, म ते खुडा वगैरे करायला असल्या, तर ती काय आम्हाला जमत नाही, आम्ही त्या कामाला काही जात नाही, म.
हा हा हा हा हां.
भांगलंन असली म्हणा किंवा झाडं बांधायची असली कायतरं टोकायचं वगैरे असलं, तरच रानात, नाही तर कशाला जाते.
माणूस, म्हणजे कसं
आणि कसं होतं, माहिती काय, एकट असलं की, करायला नकोच वाटतय. एकट असलं की, काय करायला, नको वाटतय.
हम्म, कोणतरी सोबतीला असल, म्हणजे काय वाटत नाही, एक-एक ट करायचं, म्हनलं तर लई आवगड हो आणि आता हे इकडे आले च, म्हणजे चालाय वगैरे शिकालाय ना, त्यामुळं कशी करते माहितीे का? पूर्ण मं बसच नाही, अशी घरात, झोपली तेवढीच शांत, नाहीतर मग जायचं ऊंबऱ्यात उभं राायचं, एक पाय बाहेर, एक पाय आत टाकायचा. आणि मंग ते कुत्र्याच एक भ्याव वाटतंय, पाळलेलंच कुत्रा ये, खरं त्याला काय बी खायला टाकलं, असल अन पोर जवळ गेले की, चावतय आओ. मग ती एक भी-भीती वाटते या, मग कुठलं काम करायला, मण लागत नाही, काय नाही. आपल्याला एक सोसल, लहान मुलांसनी काय सोस ते व्हय कुत्र -बित्र चावलेलं, नाहीच की. आणि काय म्हणताय, तुमची मुलं कशी आहेत तुमची मुलं
हॅलो.